हॅलो!
काय करता?
काय नाही मधुरा हे बाहेर गेलेले.
हा.
वाट पौ राहिली जेवण वगैरे राहिलेलं आहे आता
हो का काय बनलाच
आज काही नाही बेसन खिचडी फोळ्या
हो का साधा साधा या असता भेट
हो आ साधच केलं
हम्म कसं आहे पाणी वगैरे आहे का मग तिकडे का
नाही आजत पाऊस नाही कडक ऊन पडलं.
बापरे! हा स्तिक तर पाणीच आहे मग चांगलं. आज भरपरीच चालली होती दिवसभर.
हम्म! हम्म! हम्म!
अमृत प्यायचा आला होता फोन त्या मनी नाही येणार आहे कोणी कारण त्याला.
कधी
म्हणत होत मला आता नवरात्रमध्येध्ये मारतो म्हणे चक्कर
हो येईन मग नवरात्रात तेन.
हा मनात हो त्या त्या मी म्हंटला त्यांना या म्हटलं आपण मस्त भेटू.
हम्म ते कारंजायला खूप आवडते.
तस इथं मस्त करमत म्हटलं या म्हटलं आपली त्याची पण भेटच नाही झाली.
हा तिन लय आवडते करंज्या.
हो म्हणे त्या येतो म्हणे आता सध्या मलात चक्करवाार झाली नाही म्हणे.
हम्म! हम्म! येईन मगं.
हम! मग ये येऊ म नवरात्रामध्ये त्या देवी पण राहते मस्त आपल्या घरासमोर पण राहते म्हणजे देवी
काय म्हणे अजून काय केला जेवाण घेवाण.
आज आम्ही मशरूमची भाजी केली ती.
होम् हो.
ते गावरानी मशारूम असतात ना ते दिले होते पूजा मामीनी.
हम्!
आलूची केली होती.
असून सुना एकाच घरात बोल होते. हा सुून सुून म म्ह झा काय मग पाऊस पाऊस सुरूयला का
नाही तर बण झाला कानी
नाही काच नाही पाोशीस. काय झार
थांबला येथे पाणी
हम्म
हम्म मग आज काही बनवलं होतं का चांगलं येत ऑफिस चालू आहेेतंत
हो का
हम्म हम्म ऑफिस चालू आहे आता आता खतम होईल एक्स्ट्राच करत आहे म्हण ते काम काल होतं त हम्म पप्पा आले की नाही
आली आली आता अता.
हो का कुठे बाहेर गेले होे का?
हम्म!
कुठे गेल?
हम्म! हम्म! ह, हम्!
तुठे गेले तर बाय.
हे काही नाही आता मजुरासाठी पानं चालू केलेलं आहे एखाद तळपाह म्हटलं कसं आहे काय तर. हम्म चांगलं असलं तर करून टाकू हम्म.
हा आपल्या जवळचेच पाहायचे विदर्भामधले. हम् ज आपल्या इचे लोक चांगले.
हम्म हम्म
हम्म तसं जास्त धरून धुरून काही फायदा नाही जवळजवळची पाहिजे म्हणजे एका तासात जाणे झालं पाहिजे
हम्म
हम्म कुठे ल आलेस तर
बरे चाले हम् नांदेडचली औरंगाबाद चलली
हो का
हम्म
हम्म ह हो प दूर जास्त दूरच पाऊस नका हम् हे जवळचं आहे अको ला बापर अहमदाबाद चाले नाही काही कवढा दूर आहेती
हम
हम्म
हम्म
एवढ्या दूर जायला नाही परत मुली
जाल ना पूरत बाई ह केल्ले लांबयती
जास्त कोणी ओळखीचं असलं तर मग वेगळी गोष्ट आहेतदा हम्म न तर तिथं कोणी ओळखीच आहे का मग अहमदाबादला
हो ना आमच कोण नाही अहमदाबादला कोणीच नाही
एक तर त हिंदी साइड पण पडते अहमदाबाद च्या एरिया तेच तर त करचे तसे पण ते हिंदी सायडरच्या सासू चांगल्या नसतात. म्हणते बाबा त्या वरच्या काकू सांगत असतात.
अ त्यांची सासू चांगली नाही ना.
हिंदी सासवा
हं
असं म्हणे आपण काही बोलल तर बोलतात म्हणे एकदा हं ह
ते म्हणे आपलं मस्त आहे म्हणे इथं वाड्यात मी तुम्हा दोघी सासू सुनाना बाहेर मग विचार करते पण माझी सासु
ह ना त्या म्ह ते मले मोसम घेत सून आली कि मी तुमच्या सारखी राहीन म्हणते हम्
हो ना आम्ही आमच्या तीन बहिणी आहेत म्हण आता आम्ही ठरवलेलं आहे म्ह की आमच्या सुना आल्या की आम्ही त्यांना मैत्रिणी सारख्या ठेवू ते जसं म्हणतील तसं वागू देऊ आम्ही असं त्यांना सातवा सारखं नाही राह देऊ कसं ते हिंदीमध्ये असतेच माझी मावशी पण होती ना इंदौरला तिची सासू पण कडकच होती म्हणते
हो ते तिकडचे जरा आहे तिकडच्या हं
सीटी मधल्या राहतातच जरा अशा
हं हं ते बरानपूर पण तसच आहे.
हो बराणपूर पण तसच आहे ते तिकडे ले लोक जरा वेगळेच आहे माझी मामी आहे ना त्यांची आई आहे ना ते आपण तिकड आहे ना भवराच्या तर माझ्या मावशीच्या मुलीसाठी चालू होता विषय त्यांच्या मुलाचा मम्मीच्या भावाचा त्यां चालू होता विषय ती आवडत होती मला मुलगी तशी प्रियाताई ती आंबेकरच्या घरी दिलेली
हं हं
पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की मग मुलीने इथेच राहालं पाहिजे जॉब वगैरे नाही करायची घरचे काम वगैरे सर्वांनी आले पाहिजेत तिला
हो का मी आलो आता बाहेर दोघी एकमेकांवर ह ना
पण तो आ सेटल नव्हता एकदम म्हणजे तो नेमका जॉबच करत होता नागपूरमध्ये तर त्यांना म्हण टलं होतं माझ मावशीला की तुम्हीथांबा म्हणे दोन वर्ष मग आपण करू म्हणे लग्न पण माझी मावशी म्हण नाही मिळते तुम्ही असं पक्क करून ठेवा म्हणजे की नाही तुम्ही करणारच म्हणून लग्न असं म्हणे मी आशेभर नाही ठेवणार म्हणे कारण की तिचा वय होतय म्हणे आता अठ्ठावीस एकोणतीसची होते तेव्हा ती
नाही
आणि तो पण तिच्या एवढाच होता सारखे सारखे
हॅलो हं हं हॅलो
अ मग माझी मावशी म्हणे की तुम्ही मला वहे द्या म्हणे असं काही की तुम्ही एकदा पक्क करून ठेवा यांचं... नाही त मग काही असं हे करा म्हणे दोघांचं की... कड तूम्ही आमच्या सोबतच करणार म्हणून लग्न दुसऱ्या कोणाला देणार नाही.
हम्म हम्म.
ह तर मग तो मुलगा म्हणे मी तसं असं एकदम कसं सांगू म्हणे तुम्हाला की मी करेलच. समोर जाऊन काही होऊ शकते म्हणे तुमचे विचार बदलतील माझे बदलतील. पण माझी मावशी म्हणे मग नाही म्हणे मग जाऊ द्या म्हणे तुम्ही असं सांगत नाय म्हणे मग आपण नाहीच करू म्हणे हे सरा सराळ माझ्या मावजने तिथंच नाही म्हंटलं मग त्याला ग तो मुलगा म्हणे पण माझ्या मावश्याच्या मुलीला की तुझ मम्मी अशी डयरेक्टच बोलते म्हणज तडकफडक. मी नाही म्हंटलं तर डायरेक्ट नाहीच ये असं नाही की थोडासा टाइम वगैरे घेईन
पण तो मुलगा तसा पण त्यािच्यावर कमी हे करत आहे का मणा त्याला जॉब पण एवढी ही नव्हती जशी ही राहते ना कृषीची माझ्या पप्पाची जसं जायचं त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती द्यायची समोर जाऊन जर ते प्रॉडक्ट त्यांना आवड तर ते घेतील नाही तर मग नाही अशा याच्यान होता तो म्हणजे कोणती तरी कं कंपनी होती त्याचा सेल्स करत होता
पाऊस हं हं
त तो म्हणे मला अजून सेटल व्हायला टाइमे माझ्याकडे काय घर नय आणि मी कसं... परमनंट नागपूरमध्येच राहणार रे तर मला तिथे घ्यायचं म्हणे फ्लॅट वगैरे....
या
तर मग ते झाल्यावर करू म्हणे आपण लग्न पण माझी मावशी म्हण मी आता दोन वर्ष. आणि म्हणे तिलाच लग्न लवकर करायचंय म्हण मला त्याच्या म्हणे मग तिची लहान बहीण पणे ती माझ्याच वयाची ये सेजल
हा मग कसं हिचं वय वाढलं की तिचं पण वय वाढत
ह
आता नाही म्हंटलं त ती पण माझ्यापेक्षा मोठीय ती ती चोवीस वर्षाची असेल सजक हम्म तिच्यासाठी पण पाहतय?
पाव का?
पाहतय तच्यासाठी पण मग त्यांचे विचार वेगळे थोडे त्यांना मग अस छोट कुटुंब पाहिजे जास्त मोठा नाही. म्हणजे द प्रिया तईला एक सासरा आहे नवरा आणि बस स तो वगैरे काही नाही आणि आपल्या आनंद आहेत त्याच्यात त्या त्यांच्या त्यांच्या घरी आहेत सगळ्या तर त्यांना असं वाटते की छोटं जर कुटुंब असलं तर तसं रऊन जाते. तर ती म्हणते नाही म्हणते आम्हाला तसच पाहिजे. म्हणजे घरात फक्त दोन तीन माणसं बस जास्त नाही.
आ आता मजुरासाठी आम्ही तसच म्हटलेलं.
हम्म
हम्म.
हो ना म्हणजे कसे कमी जास्त नाही आपल्या आई, बाबा एखादा भाऊ बहीण बस तेवढं होऊन जाते हम्म पण त्यांचं असं आहे की नाही म्हणत आपण आम्हाला जास्त पाहिजेच नाय माच्या घरात मुलगा न मुलगी.
तसं नाय भेटत नय म फक्त मुलगा आणि मुलगी म्हंटलं. हम्म हम्म
ह न हम्म
आता बघतील ते तिचां केलेला आहे म्हणा तसा बायोडेटा म्हणत होती मावशी बघू म्हणे तिच्यासाठी पण आपल्या इकडचाच पाहू म्हणे विदर्भातला
हो ना
हम्म हम आपल्या इकडे पण बरेच आहेत ना मग हो आला होता ना रात्री इथे नाहीच कोण
हो का
मिळून करतात ना कॉल ग्रुप कॉल ताईचे काम वगैरे झाले आईची झाली पप्पा येतात रात्री दहा वाजता
हम्म आई म्हणतसल कधी येतं काय
हो आता हे पहिले हे आहे ना गुरुपौर्णिमा आखा तेव्हा आता जाऊ आता इकडे हा क्लास पण चालू होणारे पार्लरसाठी क्लास लावायचाय.
हम्म हम्म हम्म.
तिथे होणार आहे चालू गव्हर्मेंटचा. हा तर मग ती आहे हो? इथे चालू होतय म्हणे ती हो येते ना हेअरस्टाईल वगैरे येत वॅक्स वगैरे करत करते मी फेशिल वगैरे पण येते मला स्टेप माहित आहे फक्त थ्रेडिंग राह म कस्टमर वगैरे असली आपल्या घरात आपल्याच नाही जास्त कोणी ज्यांच पार्लर आहे तिथे येतात जास्त
हो मग म्हणून घ्यायचं म्हणा मग प्रॅक्टिस साठी येत जाईन म्हणा मी बारा वाजतापासून पाच वाजेपर्यंत टाइम पासही होते आपला तिथे
सगळा वेळ असाच जातो त्यापेक्षा कस्टमर वगैरे त्यांच्यावर पण जरासं हे होऊन जातं ते हात साप होते आपला पण हात बसते चांगला म्हणजे मग आपल्या समोर टाकायचं तर ते कामी येते
काय माहीत ते हातात असलं गुण तर कधी काम आहे
ते लोक पण आपलं काम पाहतात त्यांना जर आवडलं तर मग ते आपण टाकलं तर येतील पण इकडे
हम्म बरोबर आहे
हम्म हम मग तेच चालू आहे आता वि चार की टाकून पाह एक महिन्याचाच क्लास आहे जास्त नाही आणि जवळचे ओळखीचीच आहे ती मम्मीच्या
हम्म ह
हम्म तर मग ते म्हनी घेतो म्हणे आणि आता मला गावाला पण जायच ती म्हणे मी एक्स्ट्रा पण घेतो म्हणे मग समर ती गावाला जरी गेली तरी
हो का
हम् शिकवेन म्हणे मी नंतर आणि तिला कशी हो हो ळखीच असलं की फ